त्या अकाउंटला नाव का वेगळे वेगळे का तू?
अरे सम्याचं अकाउंट आहे.
खरं नाव कायतरी अंजली कायतरी येते ह्याला.
हम्म अंजली आहे वाटत. साम्याच्या म्हणजे नंबर वर न ते हिन काढलेल्यारीत रे.
ते न काढलेली व्हय.
हम्म.
हा.
तिच्या्याकडे मोबाईल नव्हता नही म्हणून.
असं झालं व्हय.
हम्म.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
मग.
मग काय मग कसं काय बरं आहे?
निवा अत
चांगला आहे निवंत दाव माणसान आम्ही काय एकदम फ्रेश टकाटक. मग पप्पा कुडं बाहेर का काल पप्पा सुुद्धा फोन केलाय मला कोणीकडन दिवस उधारला ते कोण? त्यांची बहीण नाही काय त मावशीची परगी
अंजली.
अंजलीनवग कायतर नावा आहेऊ.
काय नाव लक्षात येईना माझ्या.
हम्म.
ते आमच्या इकडे कुठं तर राहायला आहे.
तेजमावशी तेजमावशी काय?
नव ग तुझ्या पप्पाची बहीण पप्पाच्या मावशीची पोरगी.
पप्पा म काय माहित नाही बाबा.
आहे ते तू बघितले निश्चित तिला पण ते आमच्या इकडे कुठ तर राहायलाय. मग तिझ्या घराचा पत्ता माहिती आहे का मला काय माहिती नाही पत्ता म्हटलं मी कशाला जाऊ म्हटलं तिच्याघरात
ह.
ह मग ते काहीत मतदानचा फॉर्म भरायचा हे आहे त्या काय आपल्याला माहित नाही म्हटलं बरं बर. ठीक आहे येऊ बाबा आज कसा काय फोन केला मला
हम्म. तो भरलास काय ते मतदानाच
नाही भरायचे अजून. उद्या सोमवारी भरायचं.
हा.
शंभर कागदं सांगितल्यात आम्हाला त्याच्या आईला कुठं आणाण्यायची कागदं काय?
नाहीतर ते आधार कार्डच काय तर बंद होईल म्हणून सांगितले की.
काय आता द्यायचं भरून बघायचं आधार कार्ड बनून भेटू काय तर होईल तिकडे आ काय आहेय ते का नाही. तू कुठं आणून द्यावं. आता बाबाच्या आई बाबा आधार कार्ड आणा म्हटला कुठून आणून देणार बाबाच्या आई बाबाचं आधार कार्ड अ बाबाचा जन्म बाबाचा जन्म दाखला आण म्हट. मी म्हटलं बाबा जनमला आहे एकोणीसशे सद एकस ला सास ला म्हटलं बाबाला कुठला जनम आीच आ आज आता म्हटलं एक म्हटलं नव्वद च्या आधी मेले एक म्हटलं ब्याण्व ला मेले म्हटलं. तवा काय होत काय तुमचं आधार कार्ड म्हणलं.
हम्म.
आ त्याला सगो तो पण बला लागला अर काय मी सांगालाग मला काय झा. आता तुम्ही काय सांगाल तेच मी सांगायला बोल म्हटल. तेव्हा कागदाच नव्हती तर कुठनं आलू त अरे मी आता समज एखादी गोष्टी तुम्हाड मागितली त्यावेला ती नव्हती जगातच. तेत नव्हते तर मी तुला कुठून देणार आहे ते.
त्याला काय तर र ला असेल की ऑप्शन ला.
वरण ऑप्शन काय नाही मग मी म्हटलं शेवट म्हटलं आजा आजीचा मृत्यू दाखलाय म्हटलं. नसेलपेक्षा बाबाचा शाळा सोडल्याला टाकला हि गदा आहेतण हा चा ते ते तर आणि बघ्यात जोडून ठेवायचं काय होते ठीकय म्हणा. मगा की म्हटलं जे आहे ते देतो की म्हटलं जे नाही ते कोुणीकडनं माहागा लागलाय म्हटलं.
हा.
आहे ना.
बरोबरआय की.
जो माल तयार होगा वही मिलेगा जो नाही तो कुठुन देणार आम्ही त्यांला
हम्म
आह
बरोबर आहे की
मग आणि काय बर आहे?
हाय की निवांत
निवांत हाय
हम्म
हे एक भारी गावलय तुम्हाला बडबडत बस ता बडबडत बसा हाय कीनी, किती किती वेळा येतंय हे महिन्यातन?
ते लई दिवसान आलंय रे अगोदर नव्हतं
हा आता सारखं या लागलंय काय?
होय
मला पण आलंय ते टास्क पूर्ण करा मी ते काय बघत नाही त्याला टास्क करा. हम्म व्हय व्हय व्हय मी पण तुला फोन करतो तू मला फोन कर आरे मग का तुझ्याकड दोघं केलं तर दोघांचं काम व्हायला पाहिजे ना ते
कस होईल
का दोघं फोनवर बोलतच असतोय की, हेच्या आयला एकाच वेळा माझं मी भि फोन करता, एक काय तर पूर्ण झालं म्हणून दाखवतंय ग मला टास्क तुम्ही पूर्ण केला.
मण तेच मी तुला फोन केलो कनी कि ते तुला पण पैसे मिळतात असाय ते
असाय ते
हा म्हणून म्हणतो तु पण कर हो मग ते तुला पण हा
एका कॉलचे काय आठ ते ऐशी रुपये का दोन ते ऐंशी रुपये पर्यंत तुम्हाला मिळू शकता असं म्हणतात ते
हा म्हणूनच म्हणालोय कर ना मग
कवन भाई कोण काय तुझं तुझं करून मी बडबडत बडबडत बसतोय तूच म्हणत्यास आणि कटाळा - बिटाळा ह्याव झालंय त्याव आणि मी आणि करतो तुला
काही काय बोलायला दहा मिनटं बोलायचं असं कालंय बोलायचं.
अगं दहा मिनट दहा दहा मिनिटाच चार वेळा कराय पाहिजे.
होय, मला कर, मम्मीला कर, सम्याला कर.
हा हा हा हा सगळ्यांना फोन करत बसायचं. ते कामात आहेत का नाहीत कुणास ठाव आम्ही एक आपलं असतोय रिकाम
हा आम्ही तिघं पण रिकामच असतोय, आम्हाला काय काम आहेत?
काय काम नाहीत, म्हणून फोनं करत बसता काय?
नाहीतर काय
हाय काय ज्यांना काय काम नाही त्यांनी फोन करत बसा.
हम्म त्या दोन
कट झाला अक्का, आ मी, मी कामात असतोय काम नाही अस नाही कामात रिकामा असतोय मी कामात रिकामा असतो होय आणि त्यात ते तुमचं काम आहे म्हणून मी बोले आणि मी एवढा उशर कुणीही सांगितलं असतं तर चल फूर म्हटलो असतो त्याला आजच्या पुरत ठीक आहे उद्यापासून फोन बिन केलास तर बघ म्हनलो असतो.
मला माहित आहेेत तू कसा आहेस मी आहे म्हणूनच शांत हायस.
होय म्हणूनच मी बोलतोय एवढ नाहीतर असलं काय मी लाड करत नाही कुणाच
मम्मी आधी तुला फोन करायच्या अगोदर मला तेच म्हणत होती बघ बाई मला नाही वाटत त करल मी म्हणलं मी करतोय करतोय का नाही बघ ते.
हा
अ
बाकीच्या कुणाकडन एवढे एवढे हे करत नाही
बोलत बसतोय बघ म्हणून
हम्म आता आता जरा मोठी झाल्यास कळतंय तुला ओळख पाळख आत्ता झाली त्यामुळे आ बोलय आधी काय बघितले की इकडंन तिकडं पळत होतीस
हाय मग लहान होतं तव्हा
हा मग तेच गं सागायलोय आता जरा ओळख झाली म्हणून चालतंय आता
हा मग
अ म्हणून बोलायचं
हम
उद्या काय लगीन झाल्यावर फोन करून बोलत बसणार आहे मग तेच सांगा लागलोयआदू एवढं आदोगर तुमची आई तुम्हांला फक्त तुमच्या आज्जीकडे नेत होती मामाची घर कवा पाहियला दिसल्यात तुम्हांला
ए तुझ्याकडे पण राहिलोय मी आठवतय मला हा तो आता जिथं राहतोस तिथं आलतो मी राहायला मला आठवतंय
राहिली नाहीस कधी
राहिलय रात्रीचं मला आठवतंय तर
तुझ्या आई बरोबर एकदा झाला असशील ती एक दोनदिवस आलती वाटत ती आजारी होतीम्हणून हा त्या वेळा अ तवा्हा तवा ते ते ते ते तुमची आई एक आजारी होती तेव्हा आलतीस एक दिवस
आणि तेव्हा तु वर राहत होतास बघ आणि खाली हा खाली कुठली तरी पोरगी होती तिच्या संघ मी खेळत होत मला एवढं पण आठवतंय
हो
हम् मग आणि काय सांगू तुला म्हणतोस राहायला आलो नाही
अ बा जमाना झाला या गोष्टीला
आलतो नव्ह विषय संपला तू कधी आलाय सांग राहायला
राहायला आलतो का नाही तुमच्यां
मला जोपर्यंत कळतंय तो तोवर आलंयस काय
म
हम्म घंटा
तू तो प्रकटली पण नव्हतीस त्यांच्या आधीच राहून गेलो मी
मला कळतंय तवापासून आलायस काय सांग
नाही मी काय सांगलुय प्रकटायच्या आधीच येऊन राहून गेलोय त्यामुळ कसं नाही नाही भांडासाठी नाही चांगला दिवाळी आलतो दिवाळीला
होय काय मला माहितीय तू आत्याकडं पण गेलतास राहायला
तुमच्या
हो आहे
हा मग आपणच गेलतो सगळं मी कुठं गेलतो नुस्ता अनेकदा भाऊजीतेन गेलतो आम्ही हम् हम् हम् हम् अनेकदा गेलतो भाऊजी सग गेलतो
म
म्हणजे आमच्या आम्ही पोर पोर ते कांबळेच्या राजा मी भाऊजी आणि कोण कोण आणि कोण
आणि कुठल्या तर सणाला पण गेलतास बघ होळीला बहुतेक
होळीला नव्हे गं दही हंडीला दही हंडीला आपणच गेलो होतो की
मला काय ते आठवत नाही.
अ सगळी उलट्या करत बसली नव्हतीत व्हय ती भांग पिऊन.
तेच सांगतात आमच्या घरातली तेव्हा मला माहिती तू पण गेलतास ते.
बारकी होतीस वाटतं तु तवा, होतीस सोड बऱ्यापैकी मोठी. गाणी बिनी म्हणतं होतीस की चांगली काय काय गातय. ते आले भवानी गेले भवानी बाबा हरदेववाणी काहीतरी म्हणतं होतीस की.
ते असलं कवा म्हटले मी.
तु म्हणतं होतीस गाणं मला माहती आहे तर, तू परत क ही काय तिज नाव इंजिनिअर आपली.
कोण?
इंजिनिअर आत्याची इंजिनिअर तुम
हा हा रिद्धी.
अ बाबा हरिदेव वानी त्यांना पण ह त्यांना तर कसलं बोलल्याल तुझ्या बाबाला विचार.
काय.
त्यांच्या सत्संगमध्ये घेऊन गेल्यात मला मी कुठं शाहणा असल्यावाणी. आणि गेलो ति तिथं आणि सगळी पायाबिया पडाली एकमेकांच्या असं तसं हे ते. ते ठिक म्हणटलं हाय. आपल्याला आपुलकी पणा इज्जत द्यायला लागल्यात. मी पण सगळ्यांना पाया पिया पडलो हे केलं. झालं तिथंन पुुढ यांच लेक्चर बिक्चर चालू झालं की. ते घरात कशाला देव ठेवायचं देवाचं काय मूर्त्याच काय नसते हे नसते ते नसते फोटो पुजायच नाही ह्याव नाही त्याऊन नाही आणि कोण जयश्री गडकरे. त्यात ह्याच्यात आली तिनं पण घरातलं देव सगळं पाण्यात सोडली हे केली ते केली. मम्मी नेमकं तिथं जायचं आधी हाय कणी, ते जो बाबा सांगत बसलेला कणी त्यांच्या घरात गेलतो.
हा.
आणि त्यांच्याच घरात सगळं फोटो हे ते देवाच लावून देवारा बिवारा करून सगळं पुजलेलं हाय. मग एवढं सगळं लागल्यावर मी गप्प बशीन का? चला म्हटलो लगेच मी. हा त्यांच्यात होतीत की फोटो बिटो देवाचं देवाचं गं आपलं हे शंकर विष्णु विष्णू हे देवाचं फोटो नसत्यात काय. हा म मी आणि त्याला म्हटलं मी तुच्याच घरात फुटूूलावून पूजा करताय म्हटलं, गावाला काशाला सांगला लागलाय म्हटलं. करायचं नाही हे नाही ते नाही जेची तेची इच्छा म्हणटलं. तुम्ही कोण सांगणार म्हटलं, देवाला मानु नका, हे करू नका, ते करू नका, असलं काय धंद शिकवायच नसत्यात म्हटलं.
हा.
तुमचं बाबा गबस गबस इथं आलंय तिथं आलंय हे कुठं आलंय इथं आलय आणि तिथं आलं म्हटलंअस असलं काय चालत नाही म्हणलं आपल्या वर.
हं.
कुठं तर शाण्यावानी वागत जाकी म्हणून. का खुळ्यावानी का वागू मी म्हटलं, काय खरं हाय ते सांगाय लागलोय म्हटलं.
ह
आता हे तुमच्या तुमच्या आत्यातच सगळं करते, हार्देदेव बाबा कर्ददेव बाबा हं. त्याच्यातले. सांगीतले कणी मूर्तीपूजा करायचं नाही, मुहूर्त पाळायचे नाही, हे करायचं नाही.
खरं सगळं करताना मुहर्त असतोय बघत्यात.
मग तेच सांगा लागलोय तिच्या घरात देवपूजा करत नाहीत.
करतात की म
मग काय उपयोग आय त्यांचा स्टेटस ठेऊन,, तेटच ठून, खारदूपापाचा.
होय कुठलं तर पाहिजे तर मनापासून शेवट पाळाय पाहिजे.
पण शेवटी धर्म, आपला सनातन धर्मात ही मूर्तीपूजा हे. ते सगळं आहे च हो, हा, मग ते करायच पाहिजे ना. त्याच्या विरोधात जो, हां, म्हणतात की देऊ नाही, देऊ नाही देऊ नाय मग ही मानऽ अस कोण आहे?
होय.
हा देव नाहीत तर तुम्ही कोणाय? तुमची का पूजा करा मग? तुमच्या फोटोला हार घालायचं आणि तो हा आणि तो हर्देदेव बाबाजी गेले आता ऍक्सिडेंट वा एक्सिडेंट झाला त्यांचा, तेव्हा वारलीत अक्सिडेंट, हा मग त्यांच्या पोर कदी काय देऊ झाली ती?
अय ते, काय म्हणतात ते?
त्याचा पोरगा आणि पूरगी ती, ह्ं, अनुवश्यक रोग होतोय. रोग होतोय वो, अनुवशक देे हुत जातय.
हाय बरोबर,
अरे अस धंदा असतोय, म्हणून आहे की नाहीत्व. विचार कर म्हणा, विचार कर म्हणा, असा आहे त्याच्या पुढचं आय ते कधी तर, वेगळ्या ठिकाणी चालत.
ते पण एक आहेच की,, की आपण कसं,, काय देव झालो ना स्वतः
हा, आस मनायचय मला.